हॅलो. हम्म तेच म्हणलं पाऊस या तर आम झालाय त्यामुळे जरा अस लोकांना आनंद झाला लय. आति झाला तर काय खर्याचं नाही. तिकडं शिरोलीत गॅरेज आहे का तिकड लई पाऊस झाला. हा. कधी झालेल तुमच्या इकडं.
मागच्या दहा दिवसात असा पाऊस झाला. पाणी पाणी जिकड तिकडं.
बापरे एवढा.
होय होय होय एवढा झालता.
मध्ये पण आम्ही रक्षाबंधनच्या वेळेला आलेलो. त्या वेळेला पण केवढा पाऊस झालेला.
पाऊस जास्तच आहे इकडे
लग्नाच्या वेळेला पण आलो तेव्हा पण पाऊस झालेला. आम्ही ज्या ज्या वेळेला आलोय त्या वेळेला पण पाऊस म्हणजे आम्ही निघणार होतो कि नाही त्या दिवशी ते्ह हा.
कधी येताय? हम्म.
आता म्हातारी आहे तोपर्यंत आमच्या इथ काळ्या मावडीच पाणी येते. आपण गेलतो माहित आहे का काळमावाडीला तिकडचं पाणी कोल्हापुरत पुरवठा होतंय. हम्म इकड नाही. पंचगंगा नदीचं पाणी ईचलकरंजीला जातय. ते सगळं.
हा हा हा हा.
ईचलकरंजीला असतय. त्या पंचगंगा नदीच पाणी लय दूषित झालय म्हणजे लय घाण लय. म्हणजे लय.
हम् हम ते शहरातला आउटलेट सगळ त्याच्यात सोडलय वाटतं तेनी
ते कस इचलकरंजी त सगळ हेच आहे ना म्हणजे प्रोसेसच सगळं पाणी वगैरे हा त्यामुळ प्रत्यिकाने सगळं घाण झालं पाणी
हम् हम् हम् ह्.
पान आताच सांगाला लागलय आती पाऊस पण चांगला वाटत नाही आत येऊन बी चांगलं वाटत नाही माणसाला नाही आलं तरी पण हे होत नाही.
माणसाला दमला आहे. अजे कुठल्या गोष्टीच नयला मानसला
आधी सारखं माणसं बी राहिलं ना आधी सारखं वातावरण बी राहील नाही माणसाच तस झालं त म्हंटल्यावर हम्म, आणि काय म्हणताय झालेच बा किती वेळा जेवायला घलताय आम्हाला.
होय नाही तुमच्याकडे उशिरा करते, तर आमच्याकडे जेवण करून जोपायची तयार चालस
हम्म आम्ही पण झोपलो आमच, लवकर असते वरती खालीच जेवतात अकरा बराला. जावा हम्म. मला तिकड त रीचलकरंजित रावलेल लवकर जेऊन झोपायचो. पप्पा पण आमचं लवकरच जेवाय
हा हा हा.
एक इच करंजीत आमच्याकडला सम असल्यासारखा आहे.
जाम बघा सेम आणि तिथं पण जरा शुक्रवारी इथ कसं इथं कां सुट्टी असं तुमच्याकडे तिथं पण शुक्रवारीच बाजार शुक्रवारी सुट्टी सगळ्या लोकांना शुक्रवारी सगळे मयात हा. इ चल करंजी सेम, सेम तुमच्यासारखं काहीच फरक नाही तिकडसारखं सगळं. आणि खाणं पिण झोपेच टायमिंग पण लवकरच
लवकर कस काम केले की आणि अ आपल्या आरोग्यासाठी चांगला म्हण लवकर झोपलेच
होवय लवकर जेवायचं, जेवणात आणि झोपे दोन तीन तासाचं अंतर असावं.
ब
छान झोप लागत्या पचन होत्या अन्नाचं, सकाळी जाग पण लवकर येते आणि उठल्या, उठल्या भूगण लाग ग छान झ
म ते कशा विज्ञानाच्या हआहे. बरोबरचय म्हणायचं लवकर जेऊन झोपण.
हम आमच्या तसच करायचो, आम्ही लई लवकर जेवायचो. तो मी तर आठ म्हणजे लय झालं. कारण सकाळी सव्वा चार साडेचार ला म्हणजे उठायला लागायचं.
आठ, साडे आठ, ला जेवण झाले की नऊ, साडे लजो त मणू बरोबर माणूस.
हम्म कारण कसं असते दोन अडीच तासाच अंतर असावं लगेच तासावररतून झोपू नये. कारण ते पचन व्हायलाच वेळ लागतोय नाही.
हा.
तरी हाल नसते आपली दिवसभर हाल, असते रात्रीच्या हाल चल कमी असल्या, पूर्ण त्यामुळे ते जेवण लवकर असलं की कसं आपण इकडं, तिकडं करतोय म त्यामुळे थोडसं ते हलं जात श
मग तिथ अ तसं जर केलं तर मग ति चरबी, वाढायच परिणाम वाढतय.
हम्म तेच की वापरच होत नाइ ना रात्रीच्या, खालेल्या अन्नाच्या शरीराला. काहीच उपयोग होत नाइ आपण झोपूनच जातोय. मग ते फॅट म रूपांतर, करते म ति सगळी, चरबी हाम तश्या ती राहते शरीरामध्ये, मग काय उपयोग त्या शरीराच उगंच चवीसाठी तोंडासाठी आणि उगच भर घालायची म्हणून, घालतोय आपण.
वजना वजन वाढण्यासाठी.
अम्म बिनकामाच जे शरीराला उपयोग
तस नाही ते हा खात्यापित्या घरचा हाय म्हनते.
हम्म काात्यापितीला कुपोषित म्हटलं तरी लते खरं वजन वाढू नये अशा परिस्थिती झाल्या आता लोकांची. गुडगं बिडगं वाकाय लागल्यात. आता गाडी आहे त्यात पाच टन बसते आणि आणि दहा टन वीस टन घातलं तर काय होईल?
हम्म
जातील कामातन सगळी. चाक तसच आय पायाच पायावर सगळं लोड पडतोय ना.
त्याच्यामुळे तें गुडघ दुखाय लेत लोकांचं.
गुडगे दुकत्यात उभारून पाणी पिल्यामुळ ते वात जमा होतोय.
होय होय.
साद्या सादयाच गोष्टी असतात काय नाही सकाळी लवकर उठणे रोज एक पाच पाच सा हजार किलो मि हे पाच सहा हजार पावलं चालायच. तितन आल की... गरम गरम पाणी आणि पौष्टिक पदार्थ खायचं फिरून आल्या आल्या एनर्जी
ते बिगर चेपलाच चाल्यावर फायद हायत बरं का भरपूर.
गवताच्या, त्या ह्याच्या वार चालणे. खडीवर चालायच असं प्रत्येकाच्या शरीरानुसार वेगवेगळ हाय ते. आणि तस चालायचं. आणि त्याच्यानंतरन... सगळ्यात मोटी चूक माणूस काय करतय माहितीय काय? फिरून येते आणि येतायेता भूक लागली असे पोहे उपीट तिथं सगळ्यात मोट हाडांचं नुकसान होतय कारण आपण चाललेलो असतोय कणी एवढी एनर्जी गेलेली असत्या त्यावेळी सगळ्या पहिला आल्याले पाणी प्यायला पाहिजे आणि पाणी पिऊन मग ड्रायफ्रूट खायला पाहिजेत. मग काय पण असुदे घरातलं ते. अम बदाम हे ते अस असू दे किवा नसल तर शेंगदान असुदेत. भिजवलेलं रात्रीच हरभर असूदेत ते सुद्धा पौष्टिक असतात हिरव मूग.
फक्त कस पाहिजे? चविष्ट फक्त डुप्लिकेट का असणात पण चविष्ट पाहिजे.
मग पोटासाठी खात नाही तो चवीसाठी खातात लोक.
हा.
काय हाय कस हाय म्हयती हाय तें शरीराला फुकट मिळलं ना. त्यामुळे कसं पण वापरायचं ते असं चाललंय लोकांचं. अन्नाची पण किंमत राहिली नाइ आणि शरीराच्या एक एक भागाची पण किंमत नाइ विकत आना म्हणाव एक एक पार्ट म कळतय शरीर किती महत्वाचं हाय तें.
किती श्रीमंत लोक किती तरी पैशे असणारे लोक अशीे मरून गेल्यात.
रिकामा ऑडिओ
रिकामा ऑडिओ एक ठराविक गोष्ट लक्षात घेतली ना तर ठराविक वेळेपर्यंत पैसा.... लई चांगलंय खरं जेवडाच चांगलंय तेवडा वाईट पण हाय.
ते तरयच हा तिचा वापरयोग्य केला पाहिजे.
पैसा मिळवायचा आला तरी पण क योग्य वेळेला योग्य... खर्च करायलाला पायजे परत पैशाचा उप काय अर्थ नाय.
मार्ग बरोबर असला की व्यवसस्थित होतय सगळं.
हम् आणि असेच कुठन पण आलेले पैसे असतील ते आपल्या सेवि्हंगमध्ये ठेवून काय उप उपयोग नाय जवच तवा खर्च केलेलं बर असतय कारण त्या पैशाला स्थिरता नस चंचल पैसे असतात ते ते लोक काय करतात इकडच तिकड स कुठंन बी आलेलं पैसे ठेवत्यात आणि त्यातच कष्टाचे पण ठेवत्यात ते सगळेच पैसे जातात असं हुतय ते, म्हणून ते खर्च करून जातय वेळेला आपलं, खाऊन पिऊन तव्हाच खर्च केलं बरं असतंय ते, पैजण केलं मी शिवणी.
होय होय.
सांगू मला ताई आप फोटो हे ब मु क होय करणं वळलं जाते हो तिथ खरं.
हम्म. काही बाहेरच नको म्हणली कायत काळ पड
पडते सोडा आता पहिल्यांदा. कराला त्यामुळं असू दे.
ह कले ते गले.
खर तरी पण शेवटी चांदी चांदी आणि शरीर शेवटी शरीराची रचना अस. त्याच्यावर ऐकाच्या अंगावर चांदी जळतेच एकेकांच नाही आता माझं किती. किती वर्षापासूनचय काय नाय हाय तस आय चांदी नवीनच दिस ना एककांचा आज. आणि पंधरा दिवसांप ते काळ मिठ पडलेलं असते. उष्णता असते हम्म शरीराची उष्ण तवर असतय ते, तरी पण काय आता चांदीचे छोटे छोटे छोटे हे करून ठेवून घ्यायचे कॉइन किंवा अशे छोटे व पाच पाच ग्रॅमच बार ते घेऊन ठेवायचे छोटे छोटे. परत मुलं मोठी झाली की त्यांच्या आवडीच घेता येतय ओ. एक थोडेस पैसे. हा तेवढंच एक तीन हजार चार हजारचं काहीतरी. चार महिन्यातनं पाच सहा महिन्यातन एकदा करून ठेवायचं ना,
हम्,
तेवढ सेव्हिंग होत्या नंतर आता काय वाटत. नाही आपण एवढ्यान काय होणार तीन चार हजारच्या हेन.
म म ते सुख नियोजनाच चालू केले दुघीला पण मी आता हे. परीला पण चालू केले आणि हिजबी नावान महिन्याला महिन्याला
थांबा कॉल करत थांबा कॉल करत थांबा.